हा ऐकू येतंय काय?
हा ऐकू येतंय
काय करता?
काय नाही आम आत्ता भने झाला आमचं खाली
हो का जेवलात ना
अं हो जेवलो तुम्ही जेवला का?
नाही नाही जेवा आम्ही काम आत्ता चालू आहे अकराले एक दहा मिनिटं चालू होतय.
हा नाष्टा नाही करला का सकारी
हां नाश्ता करणार सला
हा हा हो
हम्म आता एक वाजता हो तरी जेवतो
ह हा ड्युटी मध्ये हा का तुम्ही
हा हा
अ हा म्हला काय करता तुम्ही तिथे
हे तुला कोल माहीत का
आ
कोल टेस्टिंग करणं
हो का मला कुठे कोचून येतं मला त्याने खोल
टोलू ते ओसीथला माहता आहे का म्हणटलं सिंगरे आणि मालूम
ह सिंगरणे ओके ओके
ह सिंगर यांंचून येते
ह म्ह तुम्ही काय मला कस टेस्टिंग करणं मला तुम्ही काय करता
आ आता हे तुला राहील माहिलम ना गाडी गाडी त्यात वॅगिनस ला भरतात
हा
ते भरतानी यती बेल्ट राहते एक
हम
हा कोर्सकीी
हा कोर्चा
हा
हा
मशीन लाते क्रेशिंग करावा
हा हां
क्रिशिंग करू करू आता पावडर राहतते का पाॉन्स पावडर
हा पावडर हा
ह त्याशी करावां मतम
ह करून.
करून आता ते कंपनीला आले राह ना आम्ही ते लॅब राहते.
हा हा म ते का मला जाण तुम्ही टेस्टिंग काहासाठी करणार.
ते की आता घेंगेवाच राहते ना.
हा.
आताक धर्मल पववर प्लांट मालम
ह ह.
ते पॉवर जनरेटर होते का आता ते त्याला अवसरम असर अंत तै हंगेतद आता. त्यार्त ग्रेड ल रातात मणला चने
हा मला कोरोना हा म्हण सुु आता मला बे होत बेसले नवत राहतात मला. त चेकिंग कर
ते ग्रेड अऐतेना आता ग्रेड ल राहतना.
जी ललेवन जी टेन जी नैन हे ग्रेटल रादत
हम् हम् नाही त बाटी तुम्हाला
त्याला पश सिंगरनल
चहाले पैस ह हा
हा हामालय का ना एक त्याची करली आलाय एक के आलाय पंधरा हजार.
हो होगे.
हम चाले आताच कंपनीदे मणते
म्हला तुम्ही तथ क्वालिटी चेक करून धावा ना मला त्याखी
हा कार करला ते त लॅब राहजच्या कंपनी प
ह
म्हणजे कंपनी याला रिझल्ट सांगते दोघ्याला सिंगरल ना कस्टमर विकले आला ना घेऊन घेतले आले. सांगते मलच्याने ते ग्रेड तर धरून आता कस्टमर आहे ना कोर्स केेव आता ते सिंगर येणील पे करते अमाऊंट पैसे
ओके.
हा. आता त्याता धरून कोणता क्रेड येत की त्याता धरून ते कस्टमर सिंगरेले. अ वा मॅक्सम जि टेन नल मुने कोटी यावबय लक्षल क अरव लक्षल क हो
हा म्हणज रोज र किती बार करण मला त्याने रोज करणारस की
हा रोज जातात ना गाड्या तीन जातात सकार एक दुपारी एक रर एकक
हा हा.
आता गेलेक आता हंचेेस नाहीई वेगरे वेगरे कंपनीला हात.
आता त्या आता रून कोणाला कंपनीचे गंगेटला कोर्सात तई राहतात याई राहतातो.
ह ह भला रोज इटले कररा राहतो क काय. नाही तर इष्टम राहते की मला त्याने.
आता गेलेक करणार ना इधर काय राहणार सो
हा हा. मला तर ताईपुरात आहे. करंटी तयार करायला होय का आता पूरा मग. फ वादच पोरा
हो मता आता कोर्स आजते त ना धर्मल पवर् प्लाॅंट येत. ठीके आहे त रामागुंड माहिते का हे. कोर्स घेनस खर कोर्स नास आम्हाला गरंट येत ना.
हो हो.
हम. ते म तम का तु? पीसेसए?
हा.
ते वेळेलाच जनरेट होत का न? करंट.
हो का? तुम्ही देखला का? कम्पेट त जाऊन
अंतता नाही जावला होत प्रयत्न.
हो हो. मला असे धुवा निघता नाही. धुववा निंगत राहते की पुूरा.
हा ते कोरसा पेटला की कस धुवा नींगतो.
हम. तेच दूर नसे देखलो आम्ही जाता आणि पण असशी बसवररलो ऑटोवर जाता देखलो पणच कवर नाही दे काम
हो का ए बतूर नायदे होत. ओनली ते ते कंपं ना आताच बुतर जाऊनात.
हम् म्हे हे आता कोरसाकून इतं कारण ट एक्काच तयार करतात की नाही आजू काय करतात की कोरसाकून ह
नाही. ओनली करंट पिस.
फक्त करंट एस पी?
हा हा. मग हे तुम्ही आही कोर्सकून करल्याकडे अजू कायदा उरते की त्यातन? होय.
आता आम्ही. रेड वंदाल याभई किलो त्यातून हडून घेतल्या त्यातल्या अवत्रम आम्हाला दोनच किलो आणि मग तम टाकूनण्याचं.
होके. म त सी ग वेस्ट नाही होय का म ते?
आणि वेस्ट सिंगरनी सडू का रे वंद नलई यद किलो तरी. नलपई काल नलपई एनमद किल अवते.
हा हा. नाही आता तुम्ही आता कंपनीला डता तुम्ही आता टेस्टिंग करलेय का पुरा आता ते त् तुम्ही हा आल नाही स दुसर्या सुा आता दुसऱ्या कोर्स जाते ना आ हज्यावर. ते तई करंटले युज करून घेतल्याकडे अजू काय तर वेस्ट निघलते की मण आता
मतम बूट देेऊन जाते ना? मत्तम जरून गेले आपण.
मक्तम यूस करू त्या क?
रोज जवर जवर अ- तीन चार गाड्या जातात. हलाकी नाही
हो का? मला किथल्या करंट सप्लाय करतात तिथलं?
हा. सप्लय आता. आता क महाराष्ट्र हच्या जाते अध कंपिनीच तेथे रोज- एक दहाग आडे अवसरां कारा रोज.
हो की.
हम्म. याच न दोन गाडी हडूंगय. आणि वेगरे वेगरे घरच ना त मंद मरी तेबई ह ना तेबई्या आणि सिंगरेन कोट राले तेत्तो. कोठ्यालय ते तूनणेडूग ना स
ह मग तिथल्या ह हेडून घेऊन सुद्धा असल करंट नस पुरत असेल.
तेेज की आता. त्याला रोज दहा गाड्या फाज कन.
हा.
नलबई वेला टनूल होतं दहा गाड्या मधल्या. हालाकी ते ते नाही पूर्ण कर ना तिथला आता.
हम हम. तिथलं नाही तिथलं खरत आ म करंट म्ह तथ करंट युज करसा इथ रोज आम्हाला. पावर कटलस होत सग्रं होत असता.
आता मेंटेन्स बिंटेनन्स राहतो ना त्याले. हा ते शेवाणू करतात त्या
हम्म. पण तिथल्या होले सगं इथल्या जनाबाला नसे पुरत मलाच्याने
नाही पूर्ण एका जागी असल गोरांग असेल करेंट कष्टाला इका राहतात.
हो आता आम्हाला हा पण अू इकड पलेटूर नहा कड त कडत क करंटा ना नाहीयत असो गमन हाल ताक ततले नाहीयत क कररंट.
ह कोणाला असल सिट मंद नाही साड अधिक काल मधक वरानी गिराणी काही नाही ते नाही राहि ना आता पल्लेटूर मध्येचडागिड राहतात आता पाण्या कारवी आणि गिरग वार आणि गिरा आणि पणी आलेक वैर लाार जाडा गीरपडण देशवून हा ददा.
हो हो.
आता सिटी मध्ये काही झाडागिडा काही नाही राहत ना तिथल्या
हो झाधडू नाही राहतोर आ नाही राहले. पणसुग अदीी राहल इटल तर आता नसेे राहदता हऊग हेडते. आ त र वारा उस्चे क वारले सो पाणी आले सगा हेडतेऊग कड सू.
हो. आता तमाम अकड क ह हेडतााय पनी ये वाच सूसेना उत्सक वराण्या लाख मबोलेख ख हेडतााय करा.
हा.
करंट इ तटला अवसरा माटलंला नाही.
हो आता पुर कोणता झाल करंडी कुणा चचा दात करता.
हो करं टीचर्स आता येतेेत अनेक दहा सालापर आता कोर्स नाही भेटे. याई किती मन हडतात किसाल हरतात सिंगऱ्याने
हो. करट सहाले पूरा खोनून टाकतात की पूरा गववा पूरा त खोून खोदून पूरा भुतूर जातात. पलावी पूरा
हो आतासे हे भूकंपं ह पंख पंखा इधर आले मत एढा कल तर लोहच राहते आताय.
हो मग होगय खालत त्यात. तथल्या
हाड्रोजेन को हरतत करथ
हाड्रोजन.
नैतरे सोलार आता अच चलले सोलर कालतात ग राजाजे
हो सोलार लोक घालतात आता हे सगं भारी युज करतात आता पण
हम्म अनेक दहा सलाकडे कोर्स म्हणाचता नाही दिश म्हणतात हे सिंगर यांचे
हम हो मात्र त्याला कित्येक सालापासून ते कोर्स हडतच आहात.
हो कोर्चा हेडू हडू मक्तम आमच्या गावात मक्तम आता ते बा आहतो इथल्या ग. कोर् सडल म्हणले बूकंप ां कायदा रवा पर मतां खाथ गय.
ह.
नवाले मत तकणा इवार कलता मतम बोले सायाता
हा अे कोच. स रडी होवाला फुल टाइम लागते पण या हेडाला किती मान लागते.
किती मान नाही लागणार अखखे अखखे मशीन लावून आहे ना.
हो आखखका मिशीन सजारतात.
आता मशीिन लच करतात माणूस करायचं काम ते पाच निवषाला करून टाकतय वीरवीर करायचं काम
ह. हो आधी म्हणल्या आधी आधी कालामध्ये खोननंही माणसं जाऊन खोन तट्याकून
हो हो ते अंडरग्राउंड महिनला तू भारी काष्ट का ना. होर सद निघाच नाय ना. आता काही मतम हौसिलवाले मतम पेलव नस बांबूल घालवून
हो बलाबल घरात हो
मतम बामल काडम पेलेण काथम रोज दोन तीन गाड्यानं कोर्सच येताय
हम्म आता तस खेड्यात राह तर काय राहत गाव पूरण काय नाही राहलः
काय नाही र अख्खं बोले बोले राहते भुकंप दीप कायत रे वापर मतम कोलून जाात हेवी राहा आहेस हेवीर राहाल जागे
हो आता तर आईकड बघा नाहीे आईकड पण हमाकड आता येते की काय करते मता
आता सिंगर येन तल चंग्यायला किती मोठा वेळेला समजता
हम्म पण आधीच्या काल आमच्या पुूरा त्या कोत काय कोर्स पूरा कस तयार होते असं हो काड्या गिड्या प पुरा जरून राहत पूरा होन कोर्स रडी होउन रडी राहला तीचा
हो
हम्म आत् म आत् अ तयाार होववा आ मल अ किती साल होववा आलीगे
मारत्या कवं एक वर्क की पैचून यतात का जव जवळ वंदा साला होतय काय की एक वर साईडून
अ् वंद सल होऊ दे
म्हणून घयेतताात आमत मरी पदम वंद ल कितीकी म्हंला मला तिला माती नाही यतात पध्यम व पंतोम वंदते तवर पाजून ह्याला काही नाही सर ना
हम्म हेेस त पूरतशी जमा होऊन रहाला लागते
हा आता हे कोर्स नाय तर हामलाच बाद आहे करंडी नाही राय काहीच नाही राये
हम्म हो सगरच
आं ह आंकीं अलवट अंगेल आता करंटेले
हो करंट एकला अलवाटवून गेला आता करंट नायतच
ते लाईट राव्हात लाईट ऐक होत ते शिमणी म्हणा तुला आडिया हाया? त्यातू सिसे्यात मत तेल घालून राहनं
हो हो हामच्या ममा ते राले हो
हा तवर मत् तेल बेडताान तेसचीिरा आलेय
ह ह सरे मरेड
हाव